हॅलो!
हॅलो गुड आफ्टरनून.
हॅलो, हा येतोय बोला, गुड मॉर्निंग.
हम्म, गुड आफ्टरनून.
गुड आफ्टरनून बारा वाजेले
हां बारा वाजून गेले
मी म्हणते पडलेली ना अशी बघित लीच नाही किती वाजलेत
हू
झाल का आवरलिका काम
नाही चाललंय जरा आज थोडी साफसफाई गॅलरी साफ केली गॅलरीतून काय सामान निघालं एवढं प भंगारवाल्याला देऊन टाकला नको ते किती किती सामान असतं ना कधी आपण जेव्हा साफ करतो तेव्हा कळतं की सामान किती निघत आपल्या घरातून टाकण्यासारखं म्हणजे जेव्हा साफस पई करू तेव्हा सामान हे निघतंयच टाकण्यासाठी
हा ना
मग किती वस्तू असतात घरात आपल्या
हू हू हू
थोडे सोफ्यांचे कवर वगैरे पण धुवायचेत पण हा पाऊस पाऊस काय थांबेनाच जराशि ऊन पडल असत तर पटकन धुतले असते
बरोबर आहे
म गॅलरी केली बोलले आता हॉल करेन जरा चांगला साफ तर बोलले आधी हा साफसफाई केल्याशिवाय पण बर वाटत हू साफ केलं तरी ते तसंच दिसतंय असं होतंय
हा ना
सगळं ओलसर ओलसर सगळं सगळ्याला माझ्या चपलांना वगैरे सगळ्याला बुरशी लागलीय ठेवलय आता भरून एका पिशवीत
ते पॅक ठेवले असल न तर अस हवा पॅक ठेवायचे
नाही आता मी उलट् पिशवीत घालून भरूनच ठेवल्या मरू दे तिकडं
हा हा हा
हू भले कारण म ते स्टँडमध्ये चपला चपला किती दर ब सीझनच्या वेगळ्या अ पावसाळे आता पावसाळी घेतली परत आता मध्ये जरा बाहेर गेलेली तेव्हा एक ठिकाणी आवडली ती घेतली म्हणलं असंच चला कधी तरी घालायला आता मध्ये लग्न आमच्या घरात झालं तेव्हा एक लग्नासाठी खास घेतलेली आणि रेग्युलर यूजसाठी बोलले तिथल्या तिथ घालायला म्हणून ती एक घेतलेली म्हणजे अशा नुसत्या चपलावर चपला चपलावर चपला
मग काय तर एक जोड असं हाय का म्हणजे सगळ्यांचंच असं होतंय म ह्या मुलांचं पण तेच मुलांचे स्कूलचे दोन दोन शूज वेगळे सॅडेल आता परत आता ते ह्याचे काय ते आपला असतो त्यांचा बुधवारचा ड्रेस असतो तो ह्याचा क्रीडा स्पोर्टचा, ते स्पोर्ट्स शूज वेगळे व्हाईट कलरचे.
हो.
हां ना, मग त्यांचे ते तीन प्रकारचे वेगळे आणि ते च्यामध्ये आणि अ हे वेगळे घालायचे बाहेर जाताना.
हो. मग काय मुलांचं ते तसंच होतंय. आमच्याचे तर हिथे, अ हिथं खेळताना घालायला साधी चप्पल ट्युशन ला जाताना त्याचे पाणी उडतय म्हणून क्रॉप्स घेतलेत आता. ते स्कूलला जाताना ते स्कूलचं ना ब्लॅक कलरची सँडल, दुसरी कुठली चालत नाही. आणि आधीचे म ते ब्लॅक कलर चे शूज आणि व्हाईट आहेत होते दोन शूजचे जोड, ते मी बॉक्समध्ये पॅक करून ठेवले ते.
आणि आपण फिरायला कुठे जातो म्हणून दोन शूज घीऊन ठेवलेत. आता पावसाचा एक वेगळा अन् तो साधा आपला नॉर्मल एक वेगळा असतो तो.
हा ना, तेच तर होतंय ना.
आपल्या वेळी होतं का असं, एक चप्पलवर पावसाळा एका चप्पलवरच अ ऊ उन्हाळा अन हिवाळा सगळे तिनी ऋतू एकात्
आणि कुठं काही बाहेर जायाचं असलं तरी बा आपल्या का नवीन शाळे सँडल, असल आपले पण आता नखरे आप्
आपण पण घेतोय, म तेच सांगतेय ना, आपण पण घेतोय आता.
हं.
तेव्हा आपण एकावरच काढलंय, एक ड्रेस
तेव्हा आपण घेत नव्हतो. आपण तेव्हा म्हणजे, आपण परस्थिती बघत होतो आपल्या घर च्यांची. आता आपणच तसं करतोय म आपली मुलं पण तसच
मुलांना हो. आणि आता आपल्याला असं वाटतं की, चला बाबा आपल्याला नाई मिळाला त आपल्या पोराला घ्यावा. आपल्याला नाही मिळालं का, आपल्या पोरांना घ्यावा असं.
हो.
असं होतंय तेे.
मग त्यामु पोरांचं कसं झालंय, मला हेच मॅचिंग पायजे, मला हीच जीन्स घालायची मला आज् हाच शर्ट घालायचाय.
मग काय त.
त्याच्यावरती हे शूज चांगले दिसतात. ही चप्पल चांगली दिसते.
तेच ना, आमचे त स्कूलचे शूज दरवर्षी घ्यायल लागतात वेगळे. म्हणजे दरवर्षी नवीन घ्याय लागतायेत, थोडा थोडाच नंबर वाढतोय. मोठे घेतले तर मग त्या पायात न निघताय. आ मग ते बरोबरच घ्यायल लागतात, परफेक्ट बसणारे मग परफेक्ट बसणारे घेतले, ते फुडच्या वर्षी बसत नाईत मग.
बरोबरे.
नवीन घेताय, घ्यायला लागतायेत.
हम्म हम्म. तसच होतं ना आण ते म परत नाईच हो आणि खरंच स्कूलचं तसंच प्रॉब्लेमाय की मुलांना दरवर्षी ते दोन्ही शूज नवीन घ्यायलाचं लागत्यायत. होतच नाही तर आणि मोठे घेतले कि म तेच स्पोर्ट्स वगैरे खेळताना ते पायातन निघतात पडतात मुलं, त्यामुळे मोठे पण घेऊन काय उपयोग आहे. तेवढ्याचे तेवढेच आपल्याला घ्यायला लागतय.
हो ना!
आणि बाकी.
बाकी काय बसले आता, काय आमचा पाऊस थांबेना आमच्याकडे.
आन.
चालूच हाय.
आमच्याकडे सकाळपासून ना खरं छान ऊन पडलेलं, असल भारी वाटत होत ना. परत मगाशी साडे अकरा वाजल्यापासून पाऊस चालू झालाय.
हम्म. आमच्याकडे पण मगाशी थोडंस असं एकदम उघडलं, ऊन तर नाही आलं पण उघडलेलं चांगलं. पहिलं चांगलं उघडते वाढत आज बरं होईल पण झा आलं परत चालू झालंय. ते थोड्या वेळान थोड्या वेळान चालूच आहे.
हम हम हम.
आता बोलले भूक लागले थोडी, काहीतरी खाऊन घ्यावं आणि मग कामाला सुरुवात करावी.
हा हा हा.
सकाळी पण नाष्टा केलेला. पण आत्ता पण थोडंसं.
अऍक्च्युली माझ आज काम आवरल्यात सगळी, साडे अकरा वाजतातच.
हम्म हम्म.
मग दोघी मैत्रिणी आहेत, स्कूल फ्रेंड. मग तिजा एक खूप दिवस झालं बोललो नाही, मग कॉन्फरन्स कॉल चालू होता मग इकडच्या तिकडच्या. इकडच्या गप्पा आहे ते. मग ते आतापर्यंत कॉल चालू हुता, अर्धा तास जास्तच बोललो.
हम् हम
आणि असं बोलायला वेळच भेटत नाही, आज सगळी आज म्हणजे ऍक्च्युली झालं कसं मिस्टरनी पण जरा आवरू लागले, आणि मग आवरलं पटपट. मग साडे अकरा वाजेपर्यंत सगळं झालेलं काम, तसं म्हणजे बाकी आहेत. की पण ती म्हणलं जाऊ दे, आज काही करायचंच नाही कंटाळच केलाय जरा. पण जेवण कपडे भांडी लादी. म्हणजे हे रोजची जजी आपली काम आहे ती झालेत.
हा हा हा नाही मी उलट आज असं ठरवलंय. की आज शांत बसायचं नाही, आज काम करत राहायचं.
हम
कारण मग ते कसं होतय. होतय रोज होतय, आजच उद्या उद्या जसं ज कळलं ना की माझं ते राहूनच जातय मग.
आज काही शांत बसेल, आज करत राहायचं जेवढं होईल तेवढं करायचं मग थोडं आराम करायचं.
गाल.
ह्
पाऊस नाहीये, काल तर गावी पाऊसच नव्हता.
हा का?
हा.
मी काही फोनच नाही केलाला, त्याच्यामुळे मला काही नाही माहित, अजिबात नव्हता काल पाऊस.
नव्हता एवढा एकदम कधीतरी येत होता उघडलेला चांगला पाऊस.
हा का हम्म हम्म हम. पडायचं तिकडे पडतोय.
हम्म.
पाहिजे तिथे पडना झालाय.
हा ना.
आणि जोर नाही नुसत्याची चिकचिक.
हा तसाच होतोय, आज आमच्याकडे तसंय, काल जरा जोर होता आज नुसतंच नुसतंच आपलं बारीक, बारीक, बारीक, बारीक सुरूय.
हां हां. त्याने कसं होतं कं असं अंगात आळच भरल्यागत होतो.
तेच ना.
काही करूसं नाही वाटत काही नाही.
आता उद्या गुरु पौर्णिमा म्हणल मुलांना आता ते मला मेन काम हे काय की ग्रेटिंग बनवायचंय टि सरांसाठी, क्लास टीचरांसाठी.
हा हा हा हा.
हा मग ते बनवावं लागेल त्याच्यासाठी आता कार्डशीट पेपर बघावा लागेल. गा फुलं आणाय लागतील?
हो. मला पण लागेल ना करावं मी पण आता हा आल्यानंतर बघेल ऑलरेडी ह्यांचं ना आज खूप कनाय हे आलंया, वर्कशीट आलेत. कसलं तरी इंग्लिशच प्रोजेक्ट आलेत.
हां हां.
अवलंबपॅडची त्यांची एक्झाम आहे. त्याचा पण मेसेज आलाय काय एवढं आज काय काय आलय ना ह्या मुलाला तर आज आल्या आल्या.
ते ऑलिम्पिकचा मग घेता अभ्यास?
मी नाही भरत पैसे भरून असतात का आपल्याला जो सब्जेक्ट पाहिजे ना
हम्म.
तो सब्जेक्ट आपण घ्यायचा एका सब्जेक्टचे टू फिफ्टी असतात.
हा हा हां.
हा मग मी ह्यावेळी फक्त जी केेच जनरल नॉलेज साठी बनते घ्यायचाय.
घ्यायचा चांगल असतं ऑलम्पॅड च म्हणताय ना ती?
हो हो.
हम्म चांगलं असत आमच्या इथ इता म्हणजे पाच वर्षाचाच पोरगाय
परत पुस्तक आलं त्याचा अभ्यास मग त्या
हो हो हो. मग आता आमच्या इथं पाचच वर्षाचा मुलगा आहे त्यान दिली पण चांगला पास झाला.
हं हं हं.
हो आणि तो पोरगा पण हुशारय म्हणजे.
नाही मग पोरांच कसं होतंय आधीचा त्यांचा अभ्यास आणि परत हा एक्स्ट्रा अभ्यास
पण ते कसं थोडंसं वेगळं कायतरी पाहिजे पण जनरल नॉलेज तर वाढेल ना म जीके च म्हणताय तर
हो मी म्हणते पण हे म्हणतात नाही त्याचा आहे तो अभ्यास काय आहे कमी आहे का अजून त्याला हे कर
हो न ते तर आहेच अभ्यास
आताच आता आजच बघाल सकाळपासून आता मो बाईलच घेऊन बसलेली कणी एवढ दोन दोन सब्जेक्टच्या वर्कशिट हाय ना म ते पोरानी आलं की अभ्यासालाच बसायचंय प्रोजेक्ट आले तो प्रोजेक्टची डेट पण आली या या डेटला सबमिट करायचंय परत ते मकर संक्रांतीच काहीतरी आलंय काहीतरीे सिलॅबस आहे म्हणजे कुठलातरी च म्हणजे सन हाय ना त्याच काहीतरी कराय तो मी मेसेज अजून व्यवस्थित रीड पण नाही केलेलं
हू हू ते काय स्कूलमध्ये खूप काही करायचं असत पण कसं आता आम्हाला इथ मुलांना बुक्सना पण मार्क्स आहेत म्हणजे बुक्स व्यवस्थित ठेवायच बुक फाटलं नाही पाहिजे अक्षर व्यवस्थित रीडिंग वगैरे सॉरी रायटिंग वगैरे सगळं व्यवस्थित हवं
हू हू हू
हा म त्याला थर्टीन मार्क्स आहेत
हू हू
चेक करणारयेत परत अपसेंट म्हणजे अपसेंट नाही राहिला पाहिजे किती अपसेंट आहे प्रेझेंटी किती आहे स्कूलमध्ये त्याची
हू
हा त्याला पण मार्क्सयेत म ते असं वाटत ना बाबांनो अस ते मार्क्स आहेत तर आपण मग केलं पाहिजे हे मुलांसाठी सगळं हा
आपण करतोचय पण त्या मुलांना पण तेवढं करायला मग होते ना ते मुलांच आलं की स्कूल मध्ये काय शिकवलं गाडीवरती बसलं की विचारायचं तोपर्यंत म त्याला सांगायच अरे अरे तुझा होमवर्क हा आलाय
हा तेच होतय ना मुलांना खेळायला पण पाहिजे खरं
म
त्यामुळ मुलं स्ट्राँग होत नाहीयेत आताची
हा ना
नुसता घरात ते टी वी मोबाईल आणि थोडासा टी व्ही बघतील मोबाईल बघतील अभ्यास करतील बाहेरच खेळ कमी होत्यात ना म
हू
सायकल चालवली पाहिजे मुलांनी
काय तर.
कधी खेळणार मुलं, कधी हे करणार, एक दिवस सुट्टी भेटते त्याच्यात पण त्यांचं चालूच असतं.
हां ना.
भेटतच नाही त्यांना खेळायला बिळायला काही भेटतच नाही ये. सुट्टीचा मग वीराज म्हणजे हा प्रोजेक्ट करायचा आहे पोरानो, पोरानो तो प्रोजेक्ट करायचाय हे करायचं आपलं चालूच असतं. या नोट्स कमप्लीट करायच्या, त्या नोट्स कमप्लीट करायच्या आहेत. आपण पण बिझी आणि ती मुलं पण बिझी मग त्याच्यामध्ये.
हो ना.
अजिबात हे होत नाहीये आपल्याला पण नाही वेळ मिळतय अन मुलांना पण नाही मिळतय.
मग काय तर. पळायचं नुसतं मुलांसाठी पळायचं असं.
काय बोललात?
पळायचं नुसतं मुलांसाठी पळायचं चाललंय आता आपलं पण.
हां. मग आजकाल तेच चालू आहे सगळ्या पॅरेंट मुलांच्या मागे फक्त धावायच.
हा ना.
किती ते बर्डन आपण त्या मुलांवरती आणतोय. पण असं म्हणजे आपण विचार करतो सगळंच तेच चालूय ना. सगळीकडे तेच चालूय सध्या.
हो ना.
हम्म. जरा इकडे तिकडे बसतोय तोपर्यंत झालं त्याला चला आणायला, सोडायला जावा हे करा ते करा.
हो ना.
टाइम टू टाइम आणि इथय कस माहीतय ना टाइम टू टाइम टाइम इकडे तिकडे जरा झालं की झाल.
हो न.
मुलाची शाळा तर साडेबाराला सुटते ना?
हा.
मग साडेबाराला नाही गेलं जरा लेट झालं की आई का ग लेट आली मग का म मग मला ते बसाय लागलं ना. अस हम्म त्याच लगेच असं चालू असतं.
हां हां.
ते स्कूल सुटायच्या आधी आपण तिथे हजर पाहिजे.
चालेल. कट कर.
हॅलो!
हा.
हा बोला ना.
कट कर म्हटलं.
आं?
ओके ठीक आहे का
हॅलो
बारा वीस
हा बारावीस झाले असंच जाईल मी बोला गाडी काय ट्राफिक नाही लागल तर पटकन ट्राफिक लागलं की लेट होणार म
बापरे ठीक हाय म